नमस्कार
नमस्कार
आलो ते सोलरच घेतलं तर कस राहतय काय नाही. आता बोर मारला आपण हम्म. सोलार स. सोलरच कसं असते काय नाही माहिती मला भेटेल का.
कोणता सोलार का पाहिजे आपण
बोरवर.
नाही बरोवर तर सोलार नाही करत ना आपण.
होत नाही का?
नाही बोरवर च नाही आपण घरावरच
बरं घरावरची पण माहिती सांगा ना.
घरावरच काय आता तुमच्या आता युनिट वरती डिपेंड असतं ना किती घ्यायचं काय घ्यायचं.
म्हणजे कसं असते आता आपल्याला त्याच काहीच माहिती नाही सांगाल तर माहिती होईल.
तुम्ही खेड्यात राहता का शहरामध्ये?
खेडं आहे बघा.
खेड्यात गाव कोणत?
हे झाल्यानंतर फोन करतो हाता त्याच्यात गावा वगैरे सांगता येत नाही ना.
हा अच्छा अच्छा ते आपलं तीन किलो व्याटचं एकशे साठ युनिट तयार करत महिन्याला
एक से साठ युनिट का?
हा.
हा मग तेवढ्याच दोनशेच्या मध्येच युनिट पडतात सरासरी
हा आणि ते जर टाटा कंपनीच घेतलं तर ते दोन लाख वीस हजारला पडतं.
आणि सबसिडी वगैरे.
सबसिडी आठ्यातर हजार. सबसिडी भेटते.
आणि बँक लोन पण होते वाटते ना?
हा लोन वगैरे सगळं होत बँक आता हा आपलं याच्यावर आता आपलं काय म्हणत्यात त्याला सि सिबिलवर डिपेंड असत ना ते. हा म तर आप तर पर्सेंटेज किती लागेल का लागेल ते आपल्या याच्यात डिपेंड असत ना.
नाही मग सोलरला सिबिल वगैरे काही नसल वाटलं.
नाही ते आपला मग पर्सेंटेज वाढत ना ते.
म्हणजे आपलं सिबिल चांगला असेल तर मग हे होते का व्या व्याज कमी लागत.
ते पर्सेंटेज वाढत.
हम्म आता आपलं साडेसातशे प्लस असेल मग कसं करायचंय?
म सांग मीडियम मध्ये येत ना आप्लाय नाही आप्लाय सगळं पूर्ण हा पूर्ण आपण करून देतो.
सगळं करून देतात तुम्ही का लोन पण करून देतात नॅशनलाइज बँक त्याचं ना.
दिव्यांकश
बर म्हणजे आपल्या जिथं आहे त्या एरियातली बँका कुठली पण होते अस काय नाही.
हा आपण आपल्या आपल्या मनावर डिपेंड कोणत्या बँकेेत करायचं काय करायचं.
म ती बँक आपल्या जवळ असेल तरच ना
हा जवळ जवळ जवळ पाहिजे समजा आता तुमचं अकाउंट पाहिजे बँकमध्ये वगैरे
हा म्हणजे सुरुवातीला आपलं त्या बँकेच खात असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला लाईट गेल्यानंतर वापरता येईल त्याच्यासाठी वेगळं बसावं लागतं का ते सोबतच अस
नाही ते आपल्या जे युनिट तयार होतात ते सगळं एम ए सी बील जात. आणि ते त्यांची आपल्याला लाईट आपल्याला भेटते आपली लाईट त्यांना जाते.
असं असतं का?
हा आणि त्यांची रेट आपल्याला भेटते मग ते जे आपले युनिट आपण देऊ त्याला एक मिनिटं मीटर असतं आणि तच घेऊ त्या एक घ्यायचं त्याला एक मीटर असतं.
वेगवेळ असतं का?
हा दोन मीटर असतात. मग आपण महिन्याला किती युनिट त्यांना देतो. आणि टीन महिन्यातून किती युनिट वापरतो. त्याच्यावर डिपेंड असेल. हा मग आपण जर आपण जर जास्त दिले तर मग ते अ आपले कट होतून होऊन जेवढे उरतील ते आपल्याला पुढच्या महिन्यासाठी काम येत.
बर मला काय वाटलं ते लावल्यानंतर आपल्या एम एसीपीच काही नाही जास्त फक्त हे होणार आपलं
नाही नाही मग त्यासाठी ते अजून खर्च वाढतो म त्यासाठी अजून दोन लाख रुपये खर्च वाढतो.
हा इन्व्हर्टर वगैरे ते बॅटरी वगैरे महाग असतात.
मग आता तसच घ्यायचं असेल तर एकंदरीत घेतीपर्यंत येईल खर्च?
ते जवळपास साडे तीन चार लाख रुपये लागल.
त्याचं सगळ्याच लोन होईल?
हा लोन पूर्ण होईल.
आणि सगळ्यात कमी कोणत्या कंपनीचं असतं?
अ सध्या म्हणजे चांगली कंपनी बघायचीता तुम्हीता पेमेंटवरनी बघ बघायले पाहिजे असं. जे आपल्याला जे आपल्याला चांगलं सर्वि्हस दिल वगैरे ते बघावं लागल ना.
नाही म्हणजे तुमच्या अनुभवावरून काय कोणतं चांगलं असते.
चांग चांगली कंपनी समजा जास्त जास्त करून वारे कंपनी शोधा.
आता बरेच आहेत ना त्याच्यामध्ये स्पर्धा त्याच्यामुळे काय
हा पण वारे आणि अदानी हे दोन जास्त बसवता आणि तुरळक टाटा वाले कमी आहे.
आणि त्या प्लेटच वगैरे काही आयुष्य म्हणजे अचानक फुटलं काही झालं तर मग ते कसं असतं?
नाही ते तर काय कशामुळे फुटलं वगैरे ते तुमचे याच्यावर डिपेंड असतं ना.
आता बऱ्याच ठिकाणी ते माकडं वगैरे आहेत ते कुदतात.
कुदल्याने काहीच होत नाही त्याला.
नाही बऱ्याच वेळा फुटतं ते. आता बघितलं मी नाही ठीक आहे आमच्याकडे बघितलं मी शेजऱ्याचं ते ला तोडी मारलं त्यािच्यावर ते लगेच ही झालं
शेता मदल होत का नाही शेतामधलंच वेगळं असत ना हे प्लेट त्या प्लेटामध्ये फरक असतो हा त्याची आ प्लेट वेगळी याची वेगळी आहे
आपलं युनिट वरच असतय समजा त्याचा रेट जर युनिट कमी वापरले तर आपला फायदा होतय पण आपल्याला जर ते युनि कमी आहे आपलं वापरायचं मग ते जर एसी बी सी सगळं बसवायचं
हा सगळं जमत ना काही तुम्ही बघता आपलं युनिट किती पडतं महिन्याल ते तुम्ही क इकड उपकरण कोणता वापरा खाली काही त्याच्या
म ते युनिट जास्त होतील ना आपले
ह मग आपुण मग आपले ते युनिट उन्हाळ्यामध्ये हाय का ते आपल्या नंतर का माहतात पावसाळ्या मध्ये थोडं
म्हणजे पावसाळ्यात जर आभळ असलं
हा थोड थोडं कमी होत्यात मग ते आपल्या युनिट ते आपल्याला पावसाळ्यामध्ये काम येता
ह म्हणजे मायनस करून ठेवतात का ते सेविंग
जेवड होईल तेवड शेव कर त नंतर आपण
इन्स्टॉलेशन कसं पूर्ण महाराष्ट्रात करतात की तुम्ही
अ नाही संभाजी नगर पर्ण
फक्त संभाजीनगर काय दुसरीकडे कुठं जिल्हा वगैरे बाहेर
नाहीत बाहेर जिल्हा नाही संभाजीनगर पडत तुम्ही कोणता जिल्हा
आता इकडे पाठवला असत नांदेडला वैगरे
आ
हा आमचं घर तिकडं प्रॉपर विचार चालू होता गावाकड चुलता बोला आता सध्या म्हणलं तर मग ते आपल्या भाड्याच्या घरावर कसं परवडल
तुम्ही जिल्हा कोणता आहे?
जिल्हा नांदेड पण राहायला खुलताबादला
राहायला खुलताबादला आहे का पण ते नाई भाडेच्या घरावरती नाही परवडणार ना ते
नाही पण ते स्वतःहून बसून देत असतील तर आपल्याला
हा मग मा माल हा मालकावर डिपेंड आहे ना आता मालकाच्या नावावर होईल ना हॅलो. त्याला मीटर हा मीटर ज्याच्या नावावर असल त्याच्या नावावरच होत.
त्यात आपला काही फायदा नाही समजा मग ते पुन्हा त्याच्या नावावर झालं तर ते म्हणल आ आपल्याला भाड्यातून मायनस थोडीच करणारय
हा असं ह्यायलं बोलता प मी मी पण तर कन्नडचाच आहे.
नाही आपल्या परवानगी घेऊन करता येणार नाही का तस
म्हणजे आपला खर्च व्हावं मग ते भाड्यामधून त्याला क मायनस करता येतं.
आता ते तुमच घरमालकावरती डिपेंड आहे ना मालक
देईल ना ते ऐकतो ना ते मग ते तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही असं काय नाही माझा पैसे मजे देऊन भरा लावू नका तुम्ही भरा बी कराबी काय करायचं ते ह असं असल तर होत ना. पण ते आपले डॉक्युमेंट वगैरे काही मागणार नाही का?
ज्या ज्याच्या ज्याच्या नावावर मीटर असले त्याचे डॉक्युमेंट लाग बता अस
डॉक्युमेंट सगळे लागतात मग ते त्यांच्या नावावर लोन होईल.
त्यांच्याच नावावर कराव लागण ना.
ते लोन नको म्हणतात ना आमच्या नावावर तुम्ही तुमच्या नावावर लोन करा आणि वापरा किती वापरायच ते अ
मग ते ऍडजस्ट तर करावं लागेल ना थोडंफार आता, लोन तर करायच म्हटलं ज्यांच्या नावावर मीटर त्यांच्या नावावर लोन होत किंवा मग मीटर तुमच्या नावावर ट्रान्सफर करावं लागल.
तेवढा विश्वास करतील का? आपल्या नावावर मीटर ट्रान्सफर करायला ते.
आ
तेवढा विश्वास करतील का? भाडीकरूच्या नावावर ट्रान्सफर करायला.
हा तेच आहे म अता ते हे जर करायचं हे जर करायचं म्हटलं तर मग ते आपल्याला कराव लागन अस थोडीये.
ऑफिस कुठे आहे आपलं संभाजीनगरला आहे का? फलताबादला आहे कन्नाडला आहे?
जवळगाव संभाजीनगर रोड चौका चौका माहित असेल ना? हा चौक्याले हा चौक्याले एक ये. अनेक कन्नडलाय.
प्रॉपर कन्नडला? कन्नडला कुठाय?
चाळीसगा रोड.
चाळीसगा रोडला गावाच्या बाहेर का?
नाही नाही कन्नड मध्ये जे प प चाळीसगा रोडलाय.
हो म्हणजे मेन सिटीमध्येच आहे का बाहेर आहे? हम्म. इन्स्टॉलेशन सगळं आपल्याला काही द्याची गरज नाही ना? पैसे
नाही बाकी बाकी काहीच नाही. सगळं ते हेच्यामध्येच होऊन जातं. इनस्टॉलेशन वगैरे सगळं हो सगळं, आणि त्याच्यामध्ये पंचवीस वर्ष तुम्हाला वॉरंटी बाकी प्लेट ला वगैरे म्हणजे खराब झाले काही तेवढे युनिट तयार करून देत नसले काही नसले, हो. पंचवीस वर्ष वॉरंटी.
भरपूर मिळतात ना.
पंचवीस वर्ष वारंटी आहे.
हा मग चांगलं पण आपण त्या घरात पंचवीस वर्ष राहतच नाही ना.
ते तर आहेच. दादा जेच प्रॉपर घर आहे त्याला तर तेवढं लागत ना. हा हा काही ड्युटी लागते ना.
हा सध्या तरी.
काय करता? स्टेटस
लावतो तुम्हाला कट करून, कट करून लावतो.
दहा मिनट झाली आता परत, कट करून लावतो.